बोला
बोला आता एवढाच कवारी तू लागते खाय ना जे
अर बोला ना
होणा हा येवरला ना आवाज
हम्म
लय झोप घेतली तू
व्हय लई झोप लागली जोरात
हम दिदी म्हणते मी बोलला ते म्हणतो काय बोला तेच संग
हम्म
दिदी काय म्हटलं मई
बोल मग काय बोल
हो बोल ग य को हॅलो
आं
काय चालू आहे ग लच्या पाणी चहा पाणी झाले का तळ दोन ह होय काय काय करती
झोपले होते
झोपेली
हम्म
अरे देवा बरं पाऊस लागला तुम्हाला दड घर झडगं लागलं म्हणलं बरं झालंय
काही नाही उद्या दिवस सांगेल ते उद्यापासून पुन्हा वीस तारखेला पाऊस नाही
नाही
हम्म ह पुढं पाऊस उद्याच्या दिवशी मग त प पुन्हा पाऊस नाही मग जा ना वीस तारखेपर्यंत पास सांग नाही नाही उद्या उद्या उद्याच्या दिवसाची आतवी हा मग डायरेक्ट वीस तारखेला पंधरा दिवस पाऊस नाही मग
अ गेले का वंदाबाईचे पाहुणे सारे
हा तरी हो ना
मस्ताना पिछला पाहुणे गेले का म्हणलं सगळे होव का हम् तेव काय करू राहिला मानव
खेळायला जाय ना बाहेर
हाऊ का
हा
हो उषाबाई
झोपेले सगळे
बाप रे जडग लागलं म्हणून
हा मग काय का त्या आल्या कुठे गेल्या का त्या झोपल्या असून
आत्ता चालू आम्ही आणून घातला म्हणते दोनगाज पर
हो का झोपले असेल मग का
होव का
हा
हम्म मिरची पडे का
नाही तोड नाही आता
चांगले आलंस ना आता काही
आतारी मिरच्या झाला द एक क्विंटल निघात
बाप रे आाता बाप मागले होता ब पण त घुमण सपड्या तुका आहे
आता मही ना आता तीन हजार अडीच हजार तीन हजार असता तू
अले दे म
पण जाऊ दे थोडासा खर्च नाही म्हण पाच हजाराला कोण दिवला तंगी तो शता पाच हजार
बरं आहे पमज जाईन ना बाजार आातून कसं
ह तोडणं काही पाच एक हजार आले बस झाली
हा पाच काऊनी जादा येणार
ज्यादा येईन पण आपण तोडणार आहे कदाल तर
तीनशे रुपया रोज झाला बाई आता सगळ्या कामाच
नाही हो आत्या
हम् नाही आता काय तीनशे रुपये दनादानऊरायला बाया
ते लागवडीचाच देऊरा आल्या निंदा करूप चाडीशेचेे निंदा कररूप चाडीशेचेे फक्त
का भय म्हणते भाई भय म्हणते म्हणल तच ग झा
मे सावखेड्यावरच्या बाहे लावल्या तर अडीचशेच रोज दलात्या अडीचशे.. रोज गला सावखड्यावरच्या बाहेर लावल्या तर..
बाई पण मग एढ गावामध्ये म्हण राहिले बाई बाहेर तीनचे तीनचे...
काही नाही लागवडीचा तीनशेच राहातो नंतर नि राहात... नंतर द्यायच नाही या कुंभी शेतकरी त्या शेतकरी...
आपल्याला तरी पुढे जायचं म्हणत वि बा आहे म्हण राहिले म्हण आपण म्हणलं ना...
म्हणजे आपल्याल बाय लावूनच पडते ना...
हा...
मग तेच म्हणत रे मी आपल्याला बाय काय ब्लावड तीशे वस बनल्यावर अवघडे मग ते याखादी... पई पडली तेच पई पडून जाती का र कम ब केलहि बा..
व्हय
सगळ्यांनी विचार करून अडीशष्ट ठेवाचा पन्नास रुपये तर गंज... हस्ताबन ते कपडेच्या...
हा...
ते कापता निघऊन जातो ना...
त्या आता श.... गोविंद पाटील कोठ झाला...
ते रकडं हिंडून हिंडून आले ना आता झोपले...
हो का...
हम...
हम्म...
चारच मिनिटं झाल काय दिल...
हा चारस मिनट झाले आताशीे बोर नाही याद...
होव ना....
अ बोला लागतला...
असं तरी बोलल्यावर मिनिट वा द्या म्हण अश मिनिटच होत नाही लवकर.,
हा... कश तगरत..
चा आवाज बर म्हण.. आवाज येतो... तईच्या फोन मध्ये कस
हम्म... ते मंद बईल ते घरीच असेल ना.. घरीचाच दिल तर...
हो...
हम्मडव आवाज येत... ह...
ह आमची पढाई गे राहती... नंगर मम्या म्हण हऊ नाऊद ना... या म्हग जेव्हाला उपास सोडाल शनिवार... हम्म हम्... मी बीन तेसतराली मी बीन तेचतराली म्हण...
झालं क ल चालू...
नाही नाही आज मला मी वाचत करते किती टाइम लागतो ते घ करायला....
हा... हम्म. बोल दीदी संग ब बोल बोल कि झालं का ग नऊ वेळा सहा सेकंड.
थोड टाईम त्यो पटापटा सात मिनिटं होत आली मला.
म्हणजे नाई. अवघडश मग येत.
हा पैसे येत्या कधी नाही कधी
आह.
नवी का?
हा.
हम् बोल म - - हम्म. बोरगाल गेलती का?
नाही. ते चालय माजीयाहीत. काय झालं काल? तिला पांढऱ्या पेशी वाढल्या कमी झाल्या फुलंबरीला दररोज सलाईन लावली. तिला म्हणलं तिथंच राय बहीण राती फुलंबरीला तिच्याकडेच राय म्हणलं कायनं जाई पाण्या पावसाचं.
ती फुलंबरीला राती का?
हा मधली राहती न पुलंबरीला. हा वा फुलांबरी हेना फुलांवरीलाच राहती ती सगळी सारु सासरे
मग म्हतारी तिला काम नाही करायचं दोनचार वर्ष.
ऍडमिट केल्या सारखंचये पण मग घरी जाती ना संध्याकाळी मग सलाईन लावून झालं तर
होना.
बोर होती मग लई.
गाडीवर येत असणं आणि जातं असणं.
हा पण थंडी ति रहून जाय पण ती काय राहत नाही करमत नाही तिरा.
बर होऊ द्या. काय सलाईन काय सलाईन
मथरीच कायम दुखतच रात मीन मथारी सारखी व्हायली.
हा.
हा माझे वडील माणते दोघी सारख्या हाय कोनी मला बोली ना हा म्हातारा बोली मला. भावाला भाऊजली पाठीतो म्हनी आद्रक लावाला पण तू बोली नको बर का बाई. तुला बोलली नाही जरी ति माय सारखी, दुखन्याला.
म गं.
जाऊ म्हणलं मी दोन बाया लावत्या. नाई नाई आम्ही बदला करू योगेश काका न सरिता मावशीकड.
होव का?
हा.
हम्म.
ते ला यायलां आणि जायलां काय करत्याती जाऊन हजार रुपये हिकडं दुसरीकडं घातल्याती.
नाही काही परत नाही.
हम्म.
तुमच ते उम्रतीचे इच भेटून यायचं होतं ना बायानो. मग आल म्हण चाह ते आला या म्हण पण कत आलस नडला गाडे म
ते आळंदला गेला कापण याला दिवाळी दिवाळी गेला काळंदला दि दि
एक राला हो का हम्म बटाचे म्हहिजे
मावशी तर काय आहे नाहीतण पोरगं वाारलंय मोठ
पावशी ना वळा काढच लागणार मधी वानेगावला मला माहितीच नव्हती म मला तर माहिती मग त्यात्र नानाच घरणती सारी आमच्याच घरातले घर आहे ते आपले पंच घरा कशी करायचे हम्म आता संपण आ
अग दहा मिनटं होत ददी म्हणतरी
दहा मिनटं आहेतेत अरे आता का झाले हम्म द्या ठेवून आता
लाडक्या बहिणीचे पैसे आले काय बण
आले असेल